हो आग. हॅलो.
हॅलो. हा बोल ना. काही नाही बाई आत्ता चालेल. गाऊ गाऊन आली आताच.
हो का.
ते गावाला मम्मी पप्पा. प देवाला जायला होती मग चारधाम यात्रा करायला म आता आले, बाजी. केल्या पोळ्या केल्या अजून, जेवाच
होव का? मि तेच म्हणलं यांला विष र पहा म्हणलं कार्याचा तुम्हालाला मेसेज आला काय?
तर मग तुमचा फोन त्यांच्या जवळ राहतो, भाऊ जवळ तर मग कुठं?
हम्म नाही ना आम्ही पाहिलच नाही म अपडेट करणे आजुन
नाही द दुसरा फोनवर येला असं नाही एका दिवस नाही काही नाही होत त्याला कोण असत येेत असल तो काही नाही होत म्हटलं.
फोन येऊ याच्यात फोन
बरं ां ना मी करडून कट करते फोला येते.
नाही नाही, बोल बोल
हा गेला, झाला कट?
हा झाल तो. कच
हा नाही, ते मीकडून म जर सज दोन मिनट कटकला ना? तर मग काही प्रॉब्लेम नाही, त्याला काय दहा ते वीस सेकंदाचे पुढचा कॉल लागत हा,
हा आग
त्याच्यामुळे हा
हम्म
म्हलं यांचं काही काम आवरलं का ना,
खायच आवरलं अ दोंगच काम पडलं आता घरची पुसाची, घर साफसफाई करणं, झाड झूड गंजे. अजून जेवण करायचं,
जो करनयदा
जेवण कराच, आले आले पहिले तांब्यावरर पाणी सुवून घेतलं.
हम्म ब
रामगंजे दू टापू घातलं एक एक लिटर दूध आणलेलं होत दही आणले
बरं झालं मग तुम्ही ज तु सगा आ आयता पार्सल घेऊन आलेत.
हा आयती कडी आयती कडी केली खिरसाच दुध आनिले हा
हा थाम पूर लाग त कॉल
हा